वा,
हॅलो, हॅलो, आवाज येत काय.
हॅलो, आवाज येतोय.
हा येतोय
हम हम, काय करताय.
त काय.
नाय येत.
काय नाही बसलो हम्म हम्म, जेवलीस.
होय झालं बघाच जेवण अन तुम्ही.
आम्ही पण जेवलो. मग काय चाललंय.
हा हा, काय नाही बघा हाय.
काय बघत.
हम, आवारली काम.
काय नाही आहे आता घरामध्ये झालं बघ असे. ही, काम झालीयात झोपायचं होत आता जरा म्हणत बसूया. पाऊस आहे काय.
हाय थोडा थोडा बारीक.
हा हम्म, ते पण हा सुरू आहे जरा.
बर बर मग.
ह
त्या गावाकडे कधी जाणार.
गावाकडं, अजून नाही थोडे दिवस. गावाकडे आता इथं बारीक तरी हाय म्हणल्यावर तिथं भरपूर असणार.
हो...
म्हणजे ते काम झाल्याशिवाय नाही.
हम् हम् हम्... तर गणपतींनाच काम चालू आहेच, काय नाही घरातच ते
हा हा हा...
गणपतीतन सणाच्या हजीतन तिकडे काम चालू. हो...
काय...
सणा ना म्हणत तिकडे गावाकडली कामं चालू होणार.
होय तेव्हाच होणार बघा ते कामाच्या ह्यच्यातूनच.
नम
गुलू झोपला.
काय खेळणार ते. प्र्येक
हा हा हा हा हा झोपत नाही दुपारच तो.
झोपते की का तर.
हा, शाळेत ना कधी आलं ते.
आला मगाशी सवा एकला.
ह हां...
हम्म...
शाळेतलाझालं सगळं आवरल.
शाळेतलं काय आता आवरायचं त्याच अभ्यास घ्या म्हणलेत घरात.
हम्म... त्याचा अभ्यास काय झाला असणार मगच जरा काहीतरी असेल.
त्याचा अभ्यास तरी पण थोड, हम... तेचशिकवाय चाललय.
हा हा हा पोरं.
पोर पण झुपल्यात.
हा हा हा...
झोपल्या जातता गेल्याच वर.
हा हा हा तुम्ही गावाकडे जाणार नाही का.
गावाकडे आता कुठे रात्री तीच पाऊस आहे आणि गावातन बाहेर पडायला लक वाटतय आणि गावाकडे जाती. पाऊस आता आहे कि नाही. दिवाळीला.
हम् हम् हं...
दिवाळीला जायचं आता का नाही पावसात. कुठं बाहेर जायला नको वाटते.
होय गावाकडे आ तर भरपूर असणार ना पाऊस.
होय आता दरवाजे पडलेत.
पडले किती जणांचे पडले सगळेच.
सगळे नाही एक पडलाय.
एकच पडलाय का?
हो, एक पडलाय सकाळी मग आता पडल्यात का काय माहिती. ते एक तरी सकाळी पडला आता.
हम्म हम् हम् हम्.
हो.
मग सगळं दरवाजे पडल्यावरती भरपूर पाणी येत असेल की खाली.
व्हय, पाणी कोल्हापुरात येते.
हे पाणी, एवढं प जास्त पाणी येते तिथन?
मग कमी येते व्हय पाणी, बघेल तिकडं कोल्हापुरात पाणीच- पाणी असते.
ती तिथं साद नुसत सात उघडल्यावर हे बरोबर.
अं सातच आहेत की, ते सात आणि ते खाली दे इक त्या इकडल्या डाव्या साईटला पाच आहेत. ते ट्रबाई ले सोडत्यात नय.
हं-हं, ते येत्यात ते पण उघडतात काय मग?
ते काय उघडेच असत्यात, उन्हाळा- पाऊस.
हा-हा.
त्यातनं पण येते पाणी त्यामुळे कोल्हापुरात शिरतेय हे पाणी लय. आमच्या इकडं पण इत-सलंगीला पण येतय.
इथ पर्यंत पण ते रुईच्या पुलाला येत असेन.
व्हय रुईच्या पुला हं नदीला सगळे ऐ चंदुरात भरते.
हा बरोबर.
गावं-बिव सगळी वे घरातनी पाणी शिरते. शाळेत
पाणी येतंय माणसं ती सई
व्हय शाळेत येऊन थांबत्यात.
ह्म-ह्म-ह्म. हम्म बरोबर.
पाऊस वाढला की, आता काय दो गेल्या वर्षी एवढं काय आलं नव्हतं. गेल्या दोन वर्षात लय आलंत पाणी.
मागच्या वेळी.
व्हय, लई आलत पाणी. शाळेत किती दिवस, आठ दिवस होतीत राहायला, चंदुरातली सगळी.
एवढी माणसं बसतात शाळेत?
मोठी शाळा आहे ती.
ह्म हम्म.
भाकरी-बिकरी इथनं जेवण निऊन जेवणं आम्ही घरपती थोड्या-थोड्या भाकरी, भाजी निऊन तिसनी जेवण कुठंन, त्यांची घर तिकडं राहिले म्हणल्यानंतर थोडी-थोडी नेऊन-नेऊन देत होतीत शाळेतल्यास्नी. ते का असं हे नाही, मोठाय- मोठा हॉल मधी सगळं असं पुरुष महिला एकीकडे अशी. बसून राहायचं ते का जेवण करायचं नाही काय नाही, बाहेरन आणून ती दिल ती खायाचं आणि झोपायचं. दिकत शाळेत असं होतय ते आता पाऊस गेले वर्षी पासन नाही एवढं कशे हेवीत आले तरी पण एक दोन दिवसात कमी होतंय
पाणीनी
हम्म दोन वर्षामाग लई पाणी आलतं
ह ज्या पाऊस भरपूर असेल हो यंदाच्या वर्षी काय पाऊसच नाही अजिबातनी काय
पाऊस नाही या वर्षी एवढा अजून तर दोन वर्षा पाठीमाग होत तर का नही लई पाणी गावात शिरलं तय आठ आठ दहा दिवस तरी, पाणी कमीच होईना केक सारखे गेट वरती पाऊस चालू असल्यामुळे सगळे भरलेले ते त्यामुळं माणसं सगळी शाळेत नाहीच बाहेर घालेली ते घरात पाणी जाते नदीच्या कड्याची
होय तुमचं घर मग गावाकडे जेव ते हे उघडत तेव्हा गावाच्या इथे काय तुम्हाला प्रॉब्लेम नसेल ना पाण्या भिण्याचं
नाही आमचं एकदम टेकडीवर आहे पाणी डोंगरावर आमच्या इथे दरवाजा पडला तर पाणी येत नाही, पाणी त्या साईड न जाते आमचं गाव एक साईडला पाणी टेन्शन नाही आमच्या गा घर गावात शिरत नाही पाणी
हम्म हम्म
आणि त्या साईडने जातय सगळ ते किती पण दरवाजे पडले तर आवाज लय मोठ्या, आणि तेवढा आमच्या घराकडला येत, एकदम
पाण्याचा
पाण्याचा आवाज लई जोरात येते, गेट पडले एक पडला तर केवढा आवाज येते सााती पडल्या काय नव्हस नसत धाड धाड धाड धाड चालूच असते
होय पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे
हम्म चालूच असते
आणि इथे इचलकरणची तुमच्या इथे मग
तिथं पण नाहीत आमच्या इथं
पाडयचं काही इथं पण नाही
होय, इकडं पण नाहीेत, ते कसं आहे मंदिराच्या कडेला जे नदीच्या कड्याला घर आहेत की नाही, तिथंच येते इकडे आमच्या आमच्या आईकडे नाही आम्ही इकडे माळावर गावात नाही
हा मग काय मग, चालते तुम्हाला काय टेन्शनच नाही
होय पाणी आलं तर किती पण आलं तरी, आमच्या इकडे का पाणी येत नाही
हम्म हम् हम्
नदीच्या घाटाला घरं आहेत की नाही, त्यांना ते प्रॉब्लेम आहे
बाकीच्यांना नसले येत
होय होय, बाकी
हा, बरोबर मग घरातली सगळी कुठं आहेत?
घरातली का आता थोडी झोपल्यात. कामाला हेनी कामाला गेल्यात.
हा हा.
अजून भांडी आहेत आमची. पाऊस होता आता जरा पाऊस गेलाय.
हा.
कमी झालं आहे.
बरोबर. कमी आला आता.
हम. पाऊस असला की त्याला काय ह झाले. बाकीच आवरलं का नाही. त्यात शुक्रवार भाजी आणायला जायचं.
काय ते?
पाच. बाजारात जायचं आता शुक्रवार आहे नाही.
होय. बाजार पाऊस नसला तर, पाऊस असला तर मग काय भरपूर पाणी येतय.
पाणी आलं तरी आता भाजीतर आणाय जायलाच पाहिजे.
होय.
किती पाऊस लागला म्हण एवढा कुठं असतोय. जरा येतोय जातोय येतोय जातोय.
कमी असणार सोडा. आता तेही दिवसातच फक्त जास्त पडतोय ना.
हा दिवसाच का रात्रीचा पण असतोय की. रात्रीचा पण असतोय.
हां.
आता या आठ दिवसात जरा वाढलाय. नाही तर काय नसायच एवढा.
नाही ते होता ना व्यवस्थित पाऊस.
हम्म. बा कमी होता नाही. पाऊसच नव्हता तवा. आता ह्या आठ दिवसात चालू हाय.
हा बरोबर.
हा आता आणि हा बोलकी.
हॅलो.
हा आवाज येत नाही?
हा येतोय की. हॅलो.
हा बोल की.
येतोय काय?
हा येतोय येतोय.
हा हा मी करतो म्हणलं. नंतर पाहिजे तर तुम्हाला.
हा हा.
हॅलो. चालतय जरा हाय. जरा झोप होय जरा झोपतो आता.
हम्म.
चालतय लावतो. मग आणि जरा तुम्हाला संध्याकाळी लावतो. हम्म बरं चालतय हा.